हॅलो.
हा बोल की.
आवाज येतोय काय तुला.
हम्म.
हम्म बोलकी काय कराय लागल्यास.
बसलोय पाणी पित होतो, बोल की. तुम्हाना पोस्ट टाकलोय बघा फोटो टाक हम्म हा बघून घे. नाही अजुन. तु?
नाही अजून थांबा एकच मिनट नंतर या. हा हा बोलग.
हम्म बोल की.
तुम्हाला काय आवडतय खायला?
मला व्हय गुलाबजामुन जास्त आवडतय. स्वीटमध्ये स्वीटमध्ये जास्त गुलाबजामन आवडते. आणि बाकीचेस म्हणलं सकल मसाले भात आणि वांग्याची भाजी.
हो का? छान छान व्हेरी गुड. मला मला पण आवडतय .
मला खरंच ठसका लागलाय ओ मम्मीनं भूक भाजी फोडणी घातल्या ना आमची.
होय काय? हा हा. हम्म हम्म. काय म्हणला?
मग
आ?
बोला की, बोल की.
थँक्यू.
हम्म काय नाही बघ.
लग्नाच काय काय कुठंपर्यंत तयारी झाल्या लग्नाची तुमच्या.
तारीख काढचीून खरेदी तारीख काढल्यानंतर होणार ना.
हा तारिक काढल्यावर मग खरेदी करणार हाय व्हय.
हो तुम्ही येणार आहेसा काय? राहायला येणार आहे का चार दिवस?
तुम्ही बोलवला तर येणार ओ आम्ही.
नाही बोलवणार आहे की. आमच्या दादानं पण परवा तुला आमंत्रण दिलंय की यायचं म्हणून.
होय काय? ते दादाच झालं. दादाकडून आलंय ना तुमच्याकडनं याय
हो माझ्याकडनं पण येणार ना आमंत्रण सांगते की तुला ये. परवा सर्व तर ब जागच बसायचं नाही खरं भूतावानी. ते बिस्किट तर पुढ खायला माग घे अ खा हा हा. नाही बाई मी हाय की ते. असू दे चार दिवस आधी ये काय.
हम्म हुशार ह्यासा हुशार ह्यासा.
आणि काय मग.
काही नाही निवांत हाय बसलोय. मम्मी स्वयंपाक कराल्या. मम्मी स्वयंपाक कराल्या पप्पा दिदी टी व्ही बघत बसल्यात आमच दादा आणि बाळ मोबाईल बघत बसले.
बर. तिकडचं बाळ बर आहे काय? आऊ बोलवाल्या जेवायला.
बरा आहे.
काय बोलू राहील्या काय‌ येवड्या वेळ कोन जेवत्यात, काय आता जेवत्यात मग आंघोळ घालत्यात. काय झालं? अगं बाय.
तेनी फोन करत नाही, ओ आम्हाला.
होय काय? हम् हम आठवण येत नाही का तेना.
आमचे येत नाही. त्यांच्या मिस्टरांचे तेवढ येते त्यांच्या,
जास्त प्रेम आहे वाटतं हो त्याचं. नऊ साडेनऊला, साडेनऊ शिवाय जेवत नाही. असुद्या घ्या आपण आपल्या, आपण आपला पण फोन व करून बोलायचं घ्या.
हम्म, आम्ही करवायला पाहिजे, आम्हीच बोलायला पाहिजे. मग बोलत, मा मी पण लावत नाही. तेवढ्या पुुरत तेवढीच.
होय. तेच की गणपती बसवतेस कणी घरी.
गणपती बसवतोय की, तुमच्या बस
गवरगण, हो आम्ही पण बसवतोी गवर गणपती असते.
आमच्यात पन असतेय, की पाच दिवस.
हा हा, आमच्यात पाच दिवस असते मुकोटा असते का गौरीचा काय कळशीत?
नै मुकोट असतंय की,
हां हां. आमच्यात नाही. हम्म हम्म. हो! खूप मोठ आहे तेना. हम्म! टिपऱ्या खेळायला जाताय सगनी?
जाते की कधी तर!
हा हा. हम् जायचं तेवढं, कंटाळा पण जातो एन्जॉय करायला मिळते.
हा हा.
हम्म. आमच्या इकड तर, खूप छान असत गणपतीला, गावात तर खूप
वगैरे खेळायला.
नाही हो, मी लहान असताना जाईत होते, मोठ्या पणी आता जाईत नाही मी खेळायला. ना इ ले पोवर असता ओ.
हां हां. मुली नसत्यात, मुली नसत्यात काय.
मुले चिलीपिल्ली असत्यात. मोठीे कोण नसत्यात म्हणताना नाही जायेत मी.
हा हा.
हम्म.
ठीक
आमच्या ईत खूप मोठा असतं, गणपती उत्सव गावात. तर नाहीत आमच्या इथं, खूप मोठ्या न करत्यात यात्रेसारखं भरतय.
हो, फेस्टिवल वगैरे असते का?
हम्म होय. फेस्टिव्हल असते पाळणे आकाश पाळणे वगैरे खूप मोठे येतात सगळं.
हां. आम्ही पण येतोय की,
होय का, आता या वर्षी भेटूया आपण या.
हा, चालतय‌ की! मी आणि माझी फ्रेंड आहे ना, ते आम्ही दोघी जातोय फिरायला.
लई फ्रेंड फ्रेंड करतय कोण आहे हो तुमची फ्रेंड?
होय माझी फ्रेंड आहे ती, बेस्ट फ्रेंड आहे माझी ती आण मी
होय काय आम्ही, चालत नाही काय तुम्हाना.
हा. होय नाही असं काही नाही आम्ही घेत सगळ्यांना तसं. खरे आम्ही क्लोज आम्ही दोघीच असतो हो माझी बेस्ट फ्रेंड आहे ना आम्ही दोघीच आ पहिल्यापासून
ओ आय सी सी.
हम्म.
कळलं घ्या ठीके ठीके जावा जावा तुमच्या मैत्रिणी सोबत.
हम्म.
हम्म मग आकाश पाळण्यात बसताय की नाही काय घाबरताय?
नाही नाही नाही मला भीती वाटतेय खूप. नाही नाही मला भीती वाटते मी रडतोय आकाशपाळण्यात होय.
तुमची मैत्रिणीला भीती वाटत नाही होय बस
माझ्या मैत्रिणीला भीती वाटत नाही, तिला लय आवडतय पाळण्यात बसायला, आकाश पाळण्यात.
होय काय चांगलंय अहो छान वाटतंय.
फेस्टिवलमध्ये गेल्यावर काय खातायसा मग?
कायम बोली ह काय खातय असं काही नसते आमचा वडापाव फक् फेम आमचा फेमस तर जास्त वडापावच असतो. हे ठीक आहे आंबोळी वडापाव
हा हा. तुम्हाला काय जास्त पाणीपुरी आवडते का?
हो पाणीपुरी मला आवडत्या खूप.
हो आणि तुमच्या मैत्रीणीला काय आवडते?
मला डोसा आवडतोय लोणी डोसा.
होय लोणीडोसा लयी आवडते ना तिला.
आहे ते असलच जास्त तिला आवडते हो.
होय वडापाव तेन काय नाही आहे ना? चांगला आहे कि. तुम्हाला नाही आवडत काय? तुम्हाला पाणीपुरीच आवडते जास्त.
मला पाणीपुरीच आवडते ओ. मला नाही आवडत डो
बरं ठीक आहे आपण एक स्टॉल लावूया मग पाणीपुरीचा कोण संपवत़ बघूया.
हा हा. चालतंय की.
हम्म. तिघी चौघींच्यात लवूया. ती आता रील आली नाही काय तस टाईपमध्ये करुया खेळ खेळत खेळत. चान्स कितीयैत त्याट बघूया कोण जिंकतंय तुम्ही जगताय का तुमची मैत्रीण जिंकते.
हा चालतंय की.
हम्म त्यात लोणी डोसा पण ठेवा.
हा हा ते
हम्म आणि काय मग हम. तुमचं लग्न कधी?
आम्ही काय यावर्षी नाही बा करत, पुढच्या वर्षी करणार आहे.
पुढच्या वर्षी करणार आहे काय ठीक आहे करा करा येतो लग्नाला आम्ही पण. आता कि आहे
हम्म बोलवते की तुम्हाला लग्नाला.
बोलवा की जोडी न येतो आम्ही.
जोडीने या तुम्ही.
हो येते की.
हम्म.
काय आणायचं गि
आम्हाला काय चालतं ते काय पण आम्हाला काय नसलं तरी चालतंय, तुम्ही आलासा तरी चालतंय नुसता.
नाही मी म्हणते की पाणीपुरीच घेऊन येते दोन प्लेट.
पाणीपुरी ब्लास बास दोन प्लेट बास बसूना त्यावेळे मग मी एकटे असणार नाही माझ्यासोबत अजून एकटा कोणतरी असणार.
नाहीत त्यांना ना
त्यांना त्यांना देणार नाही काय पण मी.
नाही ने त्यांना का द्यायचं मी माझ्या मैत्रिणीला घेऊन आलेले असते ना. हम्म.
खालत की.
हा हा. एकच मिनिट थांब काय ग. आत्या आत्या परत या. काळजी घ्या हा हा सांगतो की या.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
पाठवते पाठवते बोल गं. बघू या की कधी देतोय दिल्यावर पाठवते. हम्म हा हा. हा हा ठीक आहे बोल गं काय म्हणत होतीस तू?
त्यावेळी माझ्यासोबत आणि एक कोणतरी असणार ना मम्मी खाताना त्यांनी काही बघत बसून देत काय माझ्याकडं अस म्हणत होते.
तोंडाला पाणी सुट्ट नका आपल्याला काय करायचं मी नाही देणार आहे एक पण नाही देणार.
होय काय.
हा मी माझ्या मैत्रिणीसाठी आणलेले असणार आहे ना?
हा हा हा.
वाटलंच तर एक पोटात दुखू नये म्हणून देऊया एक.
हा हा.
नैवेद्याला काढून ठेवून देऊया त्यांना चालेल ना.
हं चालेल की.
हम्म आणि त्या दिवशी असन तसं उपवास असणार आहे तुमचां.
नाही चालतय जेवायला जेवायला चालतय तसं काय नसतय.
चालतय उपवास असतय की खरं.
उम हम्म उम हम्म.
नसते काय मला सांगा तेवढं काय करायचं असतं, म्हणजे सकाळी खाऊन जाता येईल ना मला पण.
हम्म हम्म हम्म तुम्ही करतास तो उपवास लग्नात आता जेवायचं सगळं झाल्यावरं त मग जेवायचं असतं.
तेच सांगालते की मी तुला.
हा तोपर्यंत मग चालतेय की उपवास करायचा असतोय. मग खायला दिल्यावर कोणतरी खायाला खायला चालतंय.
हा.
हम्म हम्म.
ते लिंबू सरबत वगैरे चालतय ना मग?
हो चालतय की सगळं.
मग तसला प्यायचं आहे कि माझ्या मैत्रिणी आणून द्यायला. हा. आणि काय मग किती दिवस आधी जाणार आहे मैत्रिणीच्या लग्नाला मेहंदीतेन काढायची शॉपिंग आहे ना तिची.
नाही तेनला आलता माझ्याच माझ्या हातात पहिला मेहंदी काढायला लावलं पाहिजे, मग मैत्रणीचा हातावर.
हे काय बरोबर नाही आहे. बरं ठीक आहे सांगूया तुमच्या मैत्रिणीला. हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल तुमच्या खतावर पहिला काढू या.
ह्म हं.
ओके.
फोन करतो तुम्हाला थोड्या वेळात काय. हा.
ठीक आहे ठीक आहे.